हॅलो...
हा...
जेवलीस काय... आमच्या कुटुंबावरती हले झाले...
तू जेवलीस काय?
ज... म्हण त्याच आ झाले...
हम्म हम् आवाज का क्लिअर येईना ना बघ..
येईना....
हम्म...
बाहेर त्याच भरवाहायचे तिला येेऊन खाली... घाच्या निवडणु तुला.... त्या...... सत... त्या प...
ट्रिप सगळं दोन हजार... सव्वीस च आपण ठरवलेल कॉलेज मध्ये असताना ते... वाटलेलं दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्यांच्या डिग्री होतील ग...
कधी...
हम हम माझी... तुझं अजून दोन वर्ष राहिलीत आता तुझी परत मास्तर तुझ मास्टर होते की, हॅलो ऐकू येत नाही काय?
हा आता याय नव्हतं आता आता याय लागली बोल...
ह...
प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या उद्धव ठाकरेंवर जोडले तीस... ह तश डिग्री होणारच होत्या कि दोन हजार सव्वीस पर्यंत... हा ते सववीस सववीस... तून ठवला हा नव्हता काळ तें पण काय कळ.. ते होय बाबा डिग्री झाले की येणार च.
हूं त आपला समज होता कि हा बा डिग्री झाली की लगेच हुतंय
आता कळायला लागलय म्हनलं सगळं काय असते आणि काय नाही
अजून माझे दोन वर्ष बा कि आता तू मास्टरला घेतलंस म्हंटल्यावर तुझ ते आता
दोन वर्षच कि अजून
हूं आणि जॉब लागूपर्यंत जातोय वेळ
जातय होय. हो मी आता मी काय करणार माहितीय, म्हणजे मी आता असं ठरवलंय, मी अजून कुना ला सांगाय नाही तुला सांगालोय तू पण कुणाला सांगू नको अजून
हं
कनी
मी असं मनजे मला मिस होईल असं मधे मी कॉमर्स व्हा डेट टाकतो
कधी?
कॉलेज ला हा!
थाम हं ए नमू झाले काय? झालंय आवर आवर ये जाऊया. खाली नमु आवर कि. हॅलो!
हा!
हा मी आमच्यावर्गातल्या शहाद्या च्या त्या आमच्या वर्गातली पूजा माहिती न तुला
माहित आहे.
पूजा झाली वरती गौरी माहित आहे काय पळून गेलेली
हूं!
ती साक्षी पण होती चड आश्ववर्या म्हणून एक हाय अशा आणि आम्ही असं शाळेला आमच्या शाळा हंबिराव नगर होती ग
हूं!
दहा वीत काय कोरोना होतात सोड तरी पण आम्ही जायताव कणी क्लास ला हेन अ परत शेवट, शेवट चालू झालती म आम्ही असं जाताना जाता आता विचार चालूच केला आपण आता पुढ काय, पुढ काय, दहा वी झाल असं तेन ते तव्हा मी, मी त्यांसनी सरळ सांगितलेलं बाई मला सायन्सच काही येत नाही आणि मी कॉमर्सच घेणार म्हणून न मला काय म्हणल्या माहिती ल्यांदा कॉमर्स करून काय होते म्हणले कॉमर्स करून काय व्हूत नाही म्हनले फक्त बी कॉम करून बसाया लागते काय नही सायनस घेतलं की कुठं पण आपण जाऊ शकतोय, कुठं पण जाऊ शकतोय, कोणत पण फील्डला जाऊ शकतो लास्ट हो देवय माज मी कॉमर्सच घेणार आहे मला सर्वी सायन्स च काहीत नाही म्हनलं, आणि कॉमर्स म्हणजे गणित असते, गणित दहावीपर्यंत माज चांगलं होतं गणितच घेणार अ कॉमर्स च घेणार,
हूं!
म्हणजे या आणि आणीपर्यंत मला असं, असं म्हणल्या म्हटलं असू दे तुमच तुम्ही घ्या जाऊन साय आणि कशाला घेणार ऐसा तेसनी तर नाही म्हणल्या काय मी आणी मी त्यांच शाने ऐकून घील घेतला सायन्स ला मी जा मी आल्यावर आपण विद्यालय आल्यावर, पहिल्य पंधरा दिवस आपल्याला सांगत नव्हतीत, काय ग. जे साय सगळी सायन्स चांगलाच हाय, चांगल हाय म्हनत्यात आणि ते म्हणत्यात विषय राहत्यात किंवा असं कमी होतय, काय होतय आन तव्हा सांगत न्हवतीत काय? जायचं असल जावा म्हणून साक्षी ला घालणार होतो. आजुन आता पंधरा दिवस आपल्याला पहिला सांगायचं इथच. म मी हिला साक्षी ला काय म्हणालतो? बाई, सुरुपलीला पोरी हाईता कॉमर्सला आणि मी त्यांच्या बरोबर येतो, जातो आणि मी कॉमर्स तर जातो बाई ना. साक्षी काय म्हणली, गब बसतीस काय म्हणली? ती तशीच सांगत्यात, त्यांच्याकड सीटफुल झाल्यात म्हणून आणि सायन्स सोडून जातीस. ती म्हणती कॉमर्सला आता, म्हनल त्याला काय व्हतय? म्हणल सांगाय लागल्यात नव्ह ती, जाणार म्हणल मी आणि नाही म्हणली, जायाच नाही, कोण शानी बसली तिथ?
ये नमु ये की जेवायची हाय. आणि बसलो मी तिथंच, अ बर उठलं की आता पाच वर्ष झाली, तेव्हा काही बोलून उपयग नाही. काय नाही ताई.
होय झालं.
होय होय कणी मी तेचं म्हणतेय आता पाच वर्ष झाली. मी खर खरंच बाई मला असं वाटते उगाच ऐकलं. उगच ऐकलं गप घेलो असतो. का आणि सांग. अगं हेच्यातल काय. आता सायन्स मधलं काय होईल. सांगते केमिस्ट्री आजीबात मला केमिस्ट्रीतल. आवडतच नव्हत केमिस्ट्री
आणि त्या बॉन्ड मुळ तरी नफरत.
व झालेली तेच कि. त्या करंजीवनीच्या चार पूरी. त्यासनी शिकवत होती. त्यासनी शिकवत होती. आपल्यालाकडे काय. आपली ओळख तरी असेल तिला.
ह
मग. मग तेच की बाई मी आणि म्हणालोय त्या पोरीसनी नाही मी येणार नाही. चला.
बघकी एवढं काय त्याच्याशी संबंध पण नव्हता. आणि मला काय म्हणतोय माहिती आहे. ते प्रॅक्टिकल लिहून दे म्हणून बस. ला नव्हता का बारावीत असताना सॉरी नोट्स. मी म्हण फक्त ते पेपरच्या इम्पॉर्टं नोट्स लिहून द्यायच्या. आणि त्यानंतर माझ्याकडे पण येणार नाहीत. मी लिहून त्यांनाच द्यायच्या म्हणजे मला पण नाही. आणि ते पण कधी शेवट प्रॅक्टिकल आपल फायनललिह. नव्हतो काय आपण.
हम. तेच कि व्हय माहिती हाय माहित. मी पण लीहून द्याय सांगितलेल ते मार्क.
त्यात लिहून जाय नसलीस तर. ओरल-ला मार्क देणार नाही. इंटरल मार्किंग देणार नाही.
हे म आमाला दिल ते थोडा. आमच्या ह्यावर शिक्का ते अ सही शिक्का कराय नव्हते जर्नल वर.
म मी सरळ-सरळ कनी. टी. एस ला सांगितलं आणि सर अस-अस म्हणाय लागल्यात आता.
ह चौपस्कार.
काय म्हंटलं असतील डी. एस. पाटील सर काय म्हटलं असतील बघ. तुला वेळ मिळल तसं लिहून दे.
हा तरी.
एकतर ते बॉनडच आणि आपलं कस होतं माहितय नव्हं. वेळ मिळाला असता तरी पण लिह- नत मी स सरळ नाही म्हणून सांगित मला जम मग मला म्ह त्यात बरोबर असुदे घे मी काय ते बोलतो सरांशी.
म असल मग त्याच्यानंतर झाले की मग बारावी. त्या सी इ टी ला चांगल मार्क पडून काय उपयोग पुढं आलं तर उपयोग म्हणून मी काय कराय नाही बाई इंजिनिअरिंग. त्यात जायचं नव्हतं मला जायलाच नाही. म्हणाल त सगळी म्हण येला सिटीला चांगला य इंजिनिअरिंग ला घे जा एकदा गे ल्यावर काय होतय गेल्यावर काय झालं नाहीच तर काय करणार ग फी तर किती होती त्यावेळेस आता आपण.
मी म्हणालतो च सोड तुला जा म्हणून कारण तुला चांगली होतीग पर्सेंटेज गेली असतीस तर.
गेलो असतो बरोबर आहे खर हे आत्ता आकरावी बारावी केली नाही तसंच काय झालं. उगाच फी पण त्यावेळेस होती जर ते आलं असतं की नाही आपल्याला म्हणजे मुलींनी म आपण शिक्ष शिक्षण होतं बघ ते आपण बारावी झाल्यावर लगेच चालू असतं तर मी. एक वेळेस केली असती कारण सांगू ती पाली ची डिप्लोमा ची गाडी माहीत का डिप्लोमा इंजीनियरिंग ची गाडी. म्हज दारात जाय ते आठ हजार रुपये नुसती फी आहे दारात गाडी आण घ्यायला सोडायला इ त्या्या मग आठ हजार रुपयेचत नाही होई. मोठे पण राय द म्हणजे आणि ती गौरी माहिती ती मला फोन करून म्हण त्या्या बारावी झाल्यावर आपण बीएचएमएस ल घेऊया. बाई म्हटले बेच्या बीस बाईला माहित नाही म्हटलं ब आणि बेच्यासला काय करते म्हटल तीथआणि अडकून. मी काय नाही म्हटल इकडेच करणार आहे म्हणजे बीएससी आणि मी हे ज कम्प्युटर सायन्स करणार होते हे. होतचडून माझ म्हणजे बारा झाल्यावर काय पण असताना बीसीएस असताना नाही बीएसी सी. ते असना. नाही करणार अजून म त्याला ऍडमिशन घेतलं ते ह्याच्यावर. म्हणाली त मुरगुडात म्हटले आता मुरगुडा कुठं चांगला असते म्हणनु त्या आणि निपाणीला गेलेला आणि निपाणी - मला मिळत पण निकिताचा त्याचा बा बि ग्रुप होता गे बी ग्रुपला देवचंवरर मिळत नव्हतं ती म्हली ए ग्रुपलाच मिळणार. आणि बी ग्रुपला तिला नाही म्हटली तिला म्हणा केमिस्ट्रीला आणि मला होतील कारण तीन सिटा. री रिकाम होत्या.
हम्म
मला वितआणि त्यात कणी इश्रावणीन ऑनलाईन केलं अगं त्यावेळेस आणि असं झालतं,, आणि ती.
अऽऽते झालं,, आणि ऑनलाईन केलं त तिन ते आणि तिला मिळालं, निकिता काय म्ह माहितीय मी. ेडमशन तर आप मग तूअ एका वर्गात, मी एका वर्गात, दोन् वर्गात एकत्र असलाव तर. घ्यायच,, आणि मी तुच्या् बरोबरच घेणार आहे, म्हणजे तुच्याबरच अजी गेले आणि मी घेतला,, आणि हो., अ. नाही तिकडे घ्यायला नाहीये तिला मिळत नव्हतं,, म्हणून म त की नै. गारगडी तिच्या मावशी मावशी घ की नाही हे बहीन हाय बहिणीची मुलगी,,, मग तिनं हे केलंय. एडमिशन,, अ, ते ऍडमिशनच पाठवलं हूती तेवा बारावीला हुती. तिनं त्यांच्या कॉलेजची माहिती काढली. ती आता अकरा, बारावेेला असणारच. मी टाकतातच की मेसेज बी, एसी ला इकडे घ्या, तिकडे घ्या, म्हण. तुम्हाला,, म्हणजे कोण ओळखीच असलं तर सांगा म,,, मग तिनं सांगितलं.
ये त्याला हात लावायच नाही चावतयं ते हं, ये हा मग तिन टाकलेलं,, म मग ति म्हटली हितनल जाऊन बघून येऊया, आणि एक दिवशी तिला जायाचं - - आणि म्हणाल्या तिथ बघाय गेल्यावर,, तिने ऍडमिशन करून घेतलं गं. आणि आम्ही पण म्हणला तर चांगला आहे आणि- - आम्ही पण केलंच ऍडमिशन,, तिथं केलंच ते झाल्ं सोड चांगलं, होतं तस खरं लेक्चर बिकचर कुठं हुतीत. कोण घेतं, कोण नव्हतं असंच..
हम्म,, असू दे घे,, बघता, बघता झाली आता तुमची डिग्री ती
इन खरं बघकी म कायच करायचं नव्ह यातलं पाच, पाच - - पाच वर्षे झाली,, पाच वर्षे.
हम्म.
मम. काय आता ठेवतोय हाय तस कळना मो आत मी म्हणत्या काय कसं करायचं ते,, कून्हाला सांगू नको खरं पर्यंत मी तो आ. आता पहिल्यांदा अजून घरातण सांगाय नाई तुलाच सांगाय लागलोय.
हा.
कुनालाच म्हणू नको.
नाही नाही.
हम्. बाई त्यामुळं - -
न ऽनंतर सांग मग,, नंतर सांग..
हं. बरं, बरं. सांगतो.
ए बघ,, आपल्या आता हे पण क नइ दोन वर र्ष जाणार, म्हणजे केवढ्यात गेलेली पण आपल्याला - - कळनार नाही. आणि तसं म्हंटलं तर दोन हजार अठठावीसला आपल हुतं सगळं कंम्प्लीट आपण - - दोन हजार एकोणतीस ला नाही तर तीस ला जाऊया कुंठ - -
नाही दोन हजार अठ्ठावीस, दोन हजार अठ्ठावीस जून मध्ये होणार गं कंप्लीट. वायच, किंवा मे मध्ये,, दोन हजार अठ्ठावीसच्या डिसें - - सप्टेंबरला नाही, तर नोव्हेंबर डिसेंबरला जाऊया दिवाळी झाल्यावर. करण्याचा. आणि, जाऊया म्हणजे असं हेला जाऊया, असं साध बिध नाइ..
लांब,, हा,, असं एकदम - - आठवड्याची ट्रीप नाहीतर असं - -
हा, हा, तसली तर - -
जास्त दिवसाची. तेच की लोकेशन वगैरे लोकेशन घित्या गंकाय... तु खरं तयार करून घ्यायचंच.
ह हा तिघिचं जाऊया आणि कुणाला ॲड करायला नको.
हम्म लोकेशन वगैरे आपण आधी ठरवूया म्हणजे... असं आपल्याला एका रूट वरती किती असं चांगले लोकेशन मिळतात असं.
ते ते..
नाहीत रुगच इकड एक तिकड एक तसल नको.